हॅलो! हा काय करू राहिली?
काय नाही ह का बसलोय
बसल काय फोन कान लावला दुपारी.
फोन दुपारी याच्यासाठीलत कॉलेजची फी वगैरे काय
अच्छा ते नेमकी कंपनीत होत म्हणजे, मी अजून तर कॉलेजला गेल नाही पण मग आता माझी म्हणजे मित्र सिनियर आहे जी. मेकॅनिकलला आहे त्यांनी मला सांगितलं म्हणजे, फर्स्ट इयर ला जवळपास त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार फी पडती.
म्हण एक लाख बत्तीस हजार होती तुम्हाला सहासष्ट पडते असशी म्हहि.
कोण म्हणलं.
सर.
हॅलो!
सर म्हणे सर काय मि काय मि‌.
कोणच्या्या कॉलेजच्या असं.
त्याचं
मेटचेच का?
हम्म!
म्हणजे कॉलो बोलणं झालत तुमचं?
हां.
अच्छा हा मग असल कारण म्हजे आता. मा मित्र आहे ना त्यांनी त्यांची सांगितली तव्हा त्यांना स्टार्टिंगला सत्तर का पासष्ट काहीतरी होती मग नंतर त्यांना ते आता फोर्थ इयरला म्हणजे जसं इयर वाढत जाली तशी फी कमी होत जाते ना. हं.
हो का.
ह मग ते आता म्हणजे फायनल इयर ला आहे फोर्थ इयर ला तर त्यांला आता फी अ अठ्ठावन्न का पंचावन्न हजार आहे म्हणजे जस तु हा म्हणजे आता मेकॅनिकल ब्रांचच तर रलं तर म्हणजे जवळपास सगळे प्लेस होऊन जाते काही कमी येणेता काही जास्त येणे असं म्हणजे जवळपास हशी न वाटत की प्लेस होऊन जाते आता काही जण काय कस काही जण प्लेस म्हणजे प्लेसमेंट भेटली तरी ते करते आणि ते पुढच्या शिक्षणासाठी जात मास्टर् साठी. हा. अ उरलेल मग काय असे म्हणजे जवळपास आता मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल चे जवळपास सगळे प्लेस झाले फक्त विषय असा आहे काही वीस हजारांनी झाले का? पस्तीस तीस अशे. काही चांगल्या पॅकेजने झाले काही मीडियम पॅकेजने पण मग जवळपास सगळे झाले असं.
हा.
हम् म्हणजे पॅकेज काय बनतो. कॉलेज म्हणजे काय पाहिजंय.
काय फी वगैरे काय कसं काय.
फी तुम्हाला किती सांगितली?
एक लाख तीस.
ओबीसी साठी का ओपन साठी?
ओपन.
हा मग तुम्हाला जवळपास साठ स पासष्ट पडेल काहीतरी
तरी जाऊन तुझ्या यांना अंदाज कजून आला असता थोडं बोलण्यात.
बर ठीक आहे म्हणजे उद्या जमा तक नाही पाहतो नाही उत्तम सोमवारी झाली शक्यत होत्याच झाली नाही. पाहतो जाऊन विचारून अजून काय माहिती काढायची. वरून तर स्कॉलरशिप तुम्हाला राहाती.
स्कॉलरशिप राहते का?
हा म्हणजे आज समजा तुम्ही ओबीसी ना.
नए ते ती कोणता फॉर्म मी पान टी टाकले भरता येतो.
हा डी एफ डब्ल्यू एस
हा.
ते कॉलेजमध्ये करण्यासाठी जमध्ये नाही कावं लागत तो फॉर्म
हा.
ते तुम्ही कॅपराउन फॉम भर ना वाटत ते्हा टाक
ह मला लागल वाटअपप तेडा नंबर
हा लागू शकतो तुम्ही अदा ना युट्युब व पाहून घ्या. टीएफडब्ल्यूए चा फॉर्म का भरायच राहो.
हा हा.
तुम्ही ते युट्यूबर पाहून घ्या आता ते स्कॉलरशिपच म्हणलं जर कसं आहे समजा आता ओपन ओपनला तुम्हाला एक लाख तीस सांगितली होती ना? मग ओबीसी साठी कसं आहे आज समजा एक लाख ती तीस चे जर आपण आरधी केले तर जवळपास या पासष्ट हजार पडत्यात. हा
हा हा
मजे मग पासष्ट हजार तुम्हाला भराव लागेल ऐकावर हा हॅलो आणि पास हजार स्कॉलरशिप देत ती म्हणजे दरवर्षी ए फॉर्म राहतो तो फॉर्म भरायचा. तुमचे डॉक्युमेंट राहते ना. ते ऑनलाईन अपलोड करायचे फॉर्म भरून द्यायचं आणि ते. फायनल प्रिंट राहातेना फॉर्म भरल्यानंतर आपली.
हा.
हम् ती कॉलेज आल्या ना त्याची मग त्याची. जेवढे उरलेले ते पासष्ट हजार आहे ना
हा.
मग ते गवर्नमेंट फॉर्म पैसे देती ती. म्हणजे पासषष्ट विव्हरेजन पासष्ट गव्हर्मेंट हा बरिती. असं स्कॉलरशिप आणि जेव्हती गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर अ तुम्हाला बाराशे ते पंचवीसशे पर्यंत पैसे येऊन जाते तुमच्या अकाउंटला. तुम्हाला वैयक्तिक वापरण्यासाठी.
हा का?
म्हणजे दोन हप्ते पडात्या बाराशे बाराशेचे असे. म्हणजे जसं तुमचं ईयर वाढल तशी ती फी वाढत जाती. बाराशे तेराशे मग पंधराशे. म्हणजे जवळपास वर्षाला तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये पाठते स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर.
हाय का?
ह असे असे राहते स्कॉलरशिपचा.
टुंबाड वगैरे काय राहत? तुम्हाला जेवढं पडतं तेवढं सांगणा डायरेक्ट. हम्म.
रोम भाड आता मला पाच ते साडेपाच मध्ये पडत.
हा.
म त्याच्यात सगळं राहत खाणं पिणं जेवण.
हॅलो.
हॅलो बोलना.
बिल तुमच्या कं राहत
मजे लाईट बिल, नाही नाही. तस नाही आता आम्ही पीजी म राहतो ना म्हणजे खाली फॅमिले रातीन वर रूमा भागले तर सगळं लाईट बिल का. ते सगळं ते पाच हजारामध्ये पाच ते साडेपाच हजारामध्ये सगळं. ज दोन टाईम जेवण चहा बी सगळं.
हा हा चार डा पाच टाइम देते का नाही.
नाही चहा दोन टाईम राहतो एक सकाळी आणि एक चार वाजता.
हा का आणि आपल्याला वाटलं ठेवायचं तर.
नाही असं नाही आपण असं कधी.
आपण स्वतः घेऊन याय ना तर चालं ना.
हा स्वतः घेऊन गेलं तर चालल असं किंवा मग तुम्ही बाहेरही पेऊ शकता.
बाहेरच्या पेक्षा दहा रुपयाचे दूध आण दात वेट. गलभर पिऊ ना त्या दुधाचा चहा.
हा तसं चाललय.
हा म तेच. किती टास्क किती कमप्लीट झाली तुमची.
आमचे म्हणजे आला आता पंधरा आले. दहा होते आता पंधरा वा वाढले अजून पाच. ते मी सध्या बाहेर जातो होतो म मग कॉल करण्या टाईम नाही भेटला मला.
होय का.
बिझी होत मग आता केलेय ते आपले काय माहिती कोणचे तरी पैसे आले पेंडिंगला.
हा का,
हम्म पेंडिंग दा ''--''
माझं खूप दिवसापासून प पेंटिंग ला आले.
अजून आले नाही का. नाही माझे कायमत कोणची कल पण ते हा तीनशे रुपये दखू राहिले पेंडिंगला.
येतील मग काय ते ते सध्या इश्यू चालू आहे ना ऍपचा म्हणून.
हम्म तुम्हाला काही टास्क नाही आले का नवे.
हम्म माझ हेल कनड मध्ये हलती.
तुम्ही भाषा चेंज करून घ्या ना.
कस काय होईल आत. हा आईला येले टास्क. क ते पूर्ण करायला तुम्हाला कॉल करणार ते रिसीव करीत जा ना.
हा पण त्यांनी सांगितलंच नाही काही करा असं.
मी करल ना कॉइल असं.
हा मग तुम्ही करा चालल. मला येईल अजून तीस कॉला म्हणजे आता पंधरा येईल हळूहळू पाच पाच वाढत आहे असे.
हो का.
हम् पहिले पाच होते मग आता दहा झाले आता पंधरा आहे. तर जव्हा कॉल करायचा होईल तेव्हा फक्त व्हॉट्सअपला आधी मेसेज करीत जा.
बरं माझं झालं ऍडमिशन तिड. तुमच्या रूम आलो मी तर माला घ्याशल का नाही वसकून द्याशल.
घेऊ ना घेऊ. घेऊ पण मग तुम्ही ठेवाव. घेऊ पण मी मी म्हणजे जास्त वेळ राहू नाही शकत रुम वर.
हा मी थोडं जरर ठवणार जरा. मी कॉलेजला जाईणार ये न मग.
म्हणजे तुम्हाला चार वर्ष काढायचे आता हा तस माझं आता काही अर्धच वर्ष राहिलंय. अर्ध म्हणज एक वर्षे धर हम्म. काय? नाही झालंय मग आता. पुढच्या मे महिन्यात मला रूम सोडव म्हणजे माय शिक्षण संपल तवा. डिप्लोमाच हा.
कस काय एवढ्या लवकर?
हा मे मध्ये म्हणजे एप्रिलमध्ये पेपर संपत्या मे मध्ये आमचं संपुन जात.
हो प्लेसमेंट लावून देतील का तुला प्लेस करून देतील का लगेच?
हा प्लेस करून देतील किंवा मग माझ्या याच्या व प्लेसमेंट घ्यायची का नाही घ्यायची.
आता किती कंपनी आहे शंभर टक्के प्लेस करीत आहे ते?
आता सध्या का म्हणजे शंभर टक्के ते एवढं नाही. पण आशी नऊद टक्के आता कस आहे पोरांवर होईल काही हो त्या प्लेस काही म्हणजे प्लेस पण घेतती नाही पुढचं शिक्षण पाहत
हा का आता तुमचे एवढ्या दोन वर्षांत
पण मग. म्हणजे जर डिग्रीचं सांगायचं म्हटलं तर डिग्रीचे होते जवळपास चांगे प्लेसमेंट फक्त विषय असा आहे पॅकेज काही कमी जास्त. ते म्हणजे स्टार्टिंग आता तेवढी राहातीच.
हम्म, हम्म.
नंतर वाढत जात.
ना आता तुमची झाली मे महिन्यानंतर प्लेसमेंट लागली काय पगार काय राहील तरी अंदाजे?
आता जशी कंपनी देईल शक्यतो वीस च्या वरच राहील. म्हणजे माहित नाही पण मग वीस पासून वर.
पेक्षा डिप्लोमा करू का दोन वर्षातच प्लीएस होऊन जाईल.
आपण मग ते तुमचा प्लेस होता का नाही ही गॅरंटी नाही घेऊ शकत ना.
थांबा, थांबा आवाज येत नाही एक मिनट काय म्हणत्यात?
आता ती तुम आपण म्हणजे अशी डायरेक्ट गॅरंटी देऊ शकत नाही ना तुम्ही प्लेस वर्षाला अस.
हा ना.
हा...
ते बरोबर आहे आता मी समजा हे केलं
काय?
फर्स्ट इयर केली मेकॅनिकल पूर्ण.
हा..
मला जॉब करायची इच्छा झाली लागलो जॉबला फस्ट इअर वरच
नाही मग तसं पण कॉलेजवाले तुम्हाला करून नाही देणार. कॉलेजवाल्यांसाठी अटेंडन्स महत्त्वाची आहे नाव?
हा पण मी पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स लावून देईन ना.
मी दुसरा कॉल करतो त्याच्यावर बोलु.
बरं.
हा लगेच करू का आप दोन मिनिटान करू?
हो करा.
बरं बरं.